हॅलो! हॅलो! अरे इथं रेंज नाय.
आवाजचं नाही काय?
हा, येतोय येतोय बोल की.
काय करालाय?
काय नाही आलोय, कॉलेजला.
आज ट्रीप गेलेला म्हण.
होय ट्रिपला गेलेलो की हेला तिरुपतीला गेल्यालो, तिथंन खिद्रापूर ला आलो, खिद्रापूर, नरसोबाची वाडी जोतीबा, पन्हाळा, लोणावळा, खंडाळा
आलतासा पन्हाळा गडाव, लोणावळा, खंडाळा कसं करशीला रे?
अरे! आमची ट्रिप इंटरनॅशनल ट्रिप राईटने गेल्यालो.
गेल्यालास.
आह
पैशे लागत्यात काय फ्लाईटने जायला?
होय.
मग कस गेला?
काय?
कसं गेला म्हणलं?
दोन दिवसाचं डेवलपमेंट तू कुठ गेलेलीस ट्रिपला?
मी गेलेलो गोव्याला.
गोव्याला?
व्हय.
कशाल गेलेलीस?
कशान म्हणजे? गाडी न गे लामी पाच ज मैत्री मैत्रिणी.
हां-हां, गोव्यात.
पळत काम फिरलो सगळीकडा. ठिका ठिकाणी पहिला किल्ल्याला गेलो. नाही, पहिला रूम केलो. म नंतर गेलो बीचला.
हां
त सगळं झालं. म नंतर आम्ही गेलो अ, इथे किल्ल्याला कुठला तरी फोर्ट होता वग, बघायला ते गेलो.
हां
आणि नंतर मंग ते पिंगमला त्यांचे ते काहीतरी बनवाया गेले. कडून जास्त होतं. गव्हाला
हं, किती खर्च आला एक एकूण?
पाच हजार?
आठ हजार.
आठ हजार?
आठ हजार.
सात हजार?
हा कारण आम्ही पबलातून गेलेलो. स्टेशना मध्ये.
हा हा हा.. आणि किती दिवस गेलेलां सा?
सहा दिवस.
किती जण. सात जण?
आठ जण ह. चार मैत्रिणी होतो. आणि त्यांची मम्मी तेन आमची मम्मी तेन अस सगळेजण होतो आम्ही.
हा..
मी तुम्हाला सुचवल शंभर रुपयाला दोन इडली.
शंभर रुपयंला दोन इडली?
हा.. दिवसभर पाचशे रुपये भेटतात.
होय मग टाकतो तिकडच हॉटेल मी.
मग आणि काय?
तेच लग्न कर म्हंटल नवं तिला. लग्न करणार आहेस म्हण?
होय लग्न करणार हाय कि.
कुणासोबत? म्हणजे कास्ट कोण कास्ट कोणती. कधी.
कास्ट. कास्ट ची अजून काय माहीत काढ नाही मी. फक्त पुरगी बघून आलोय.
कायतरच तू पुरगी बघून आणि कास्ट माहित नसत्या होय. लव्हमारिज हाय का अरेंजमरीज. अ मग कास्ट माहीत नाही होय. काय पण सांगतोस. मला सांगायचं नाहीये म्हणून सांग
कालच सांगायच नाय म्हणून सांगितलंय.
मला माहिते लिंगायत आय
ये नाय नाय लिंगायत विंगायत नाय, हिंदू मराठा हाय हिंदू मराठा
असली तर केला नसतास?
काजे
केला नसता
नाय नाय नाय नाय आ आमच्या घरात चालत नाही तसल काय
बघा इथं माणसच असत्यात न्हवं, ती काय राक्षस असत्या
होय राक्षस आय, तुला माहित नई काय?
मला नाही माहिती बाबा सगळं धर धा धर्म, पंथ, जात एक समान असते.
काय?
धर्म पंथ जात एक समान असत्या आता
तसलं प्रमाण असतय
धर्म, जात, पंथ सगळ एक समान असत्यात.
ते मी मानत नाई तसलं, सगळं वेगळवेगळ असतय, एक समान काय नसतय.
हम्म तुझं विचार
माझे विचार जरा डिपेंड हाय रिक्रुटमेंट अँड ती
काय शिका लागलाय तू आता?
आ
काय शिका लागलायस?
मी युमन सिसोव डेव्हलपमेंट
त्यामधलं काय येतंय तर काय तुला
येतंय कि, काय सांगू सांग, तुला काय येतंय सांग?
त्याच्यामध्ये काय काय कर त्यात सांग बघूया?
सिक्टी नाईन सिलेक्शन प्रोसिजर सांग बघूया मला
उहू.
हॅलो. माय ते काय सिलेक्शन अँड सिलेक्शन प्रोसिजर
माहित आय की पहिला अ पहिला रिक्रुटमेंट करत्यात
अ मला ये लँग्वेज मध्ये सांग.
लॅग्वेज येत लॅग्वेज मध्ये येतो. रिक्रुटमेंटर रिक्वायरमेंट होत्या. मग सिलेक्शन होत. म त्याला मग प्लेसमेंट होते. मग सिलेक्शन नंतर मग ट्रेनिंग तेन देत्यात.
डेफिनेशन सांग की मला. रिक्रुटमेंट काय होते हे होतय ते काय मला आमच्या गल्लीतल्या पोरांनी पण माहिती.
अरे रिक्रुटमेंट म्हणजे पहिला. मोबाईल व किंवा कशावर आडवटाइजमेंट करून अस अस सांगत्यात की. आमच्या इथे हे असं आहे. या कंपनीमध्ये अस अस आहे. ते सगळं देस. देत्यात मग ते रिक्रुट करत्यात. मुलांना. मग नंतर जे ज्यांचा इंटरव्ह्यू तेन घेतात. मग ती सगळी मुलं येतात. आणि मग त्याची रिक्वायरमेंट नंतर नंतर इंटरव्यू. घेतात मग नंतर त्यांच सिलेक्शन करतात.
हम्. बहिरा आहे बघ. मिनिंग ऑफ सलेक्शन सिलेक्शन इज द प्रोसेस ऑफ चूसिंग द मोस्ट सुटेबल कॅडडेट फॉम द एप्लिकट्. नर्न फॉ जॉ
बर.
ह
कळाल की ते माहिती आहे की. सोप्या भाषेत मी सांगायलागलोय तुला.
अवघड आहे मला कळत नाही.
अवघड आहे.
क्रिटिकल जास्त लागते ना.
ती क्रिटिकल भाषा इंटरव्हूून देतात जातना. रेग्युलर असं समजाून सांगताना सोप्या भाषेतच समजावून सांगायला लागत कोणाला पण.
आतापासून सवय पाहिजे. प्रिटिकल भाषेत समजावून सांगायची.
क्रिटिकल भाषा त मी सांगतो समजाउन उलट समजाल क्रिटिकल भाषा जेवढं समजत नाही. तेवढं समजावून सांगितल्यावर पुढच्या माणसाला समजतेय.
होय काय पण मला मला समज नाही ना.
तुला एकट्याला समजत नसेल. तर सगळ्यांना उलट क्लियर आणि असं एकदम सोपी भाषा असं सांगितलं की. मग समजतय मग ते मी समजवून दुसरं काम तरी करतील. आणि त्यांना समजल तरी पुढचं काय करायचंय हे तर कळत तर तुझ्यासारखं अवघड शब्दामध्ये सांगितलंस तर त्यांना काय कणार पण नाही.
हा मग तू शिक्षक होणार काय देवा पाटील टेक्निकल कॅम्पस
मी पण ए. बीए बसले बाबा. हा. मी पण एच. आर. घे लय.
एच. आर. हा मार्केटमध्ये आता काय चालू हाय सांग सध्या. य सांग म मार्केट मधलं.
ह.
आ.
काय म्हणला.
मार्केटला ट्रेंडिंगला कुठलं प्रोडक्ट आहे सांगा आता.
कशा बद्दल. खरं कुठल्या प्रोडक्ट बद्दल. म्हणजे स्किनकेअरच. गाड्यांच. काय. मेकअप. हे. ते. ड्रेस चा. ड्रेसच तेन सांगू शकतोय बघ.
चग
हम्म
आता कशा जास्त खरेदी चालू आहे सांग.
ये नाही, नाही, नाही
ह.
सोन, चांदीची खरेदी चालू आहे का सांगा? आधिक मास.
झालय.
रक्षाआलय आदा
हम्म.
अे
मार्क मार्केटिंग पेक्षा मी म्हनालोय हेे घेतो ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट घेतो.
मला एग्रीमेंटगच करायचच नाही.
म भांगलाय शिकीवत्यात कि ती.
मॅजमेंट मध्ये भांगलायच असतय व्हय
औ औष औषध किती वापरायच ते असतय.
मग ते मला लायब्रेरी मध्ये समजत नाही, मला लायब्ररी आवडत नाही, काय करायचं समजत पण नाही मला
मग हेल्थकअर घे आणि टुरिझम घे टुरिझम मॅनेजमेंट
पुरीगीला ऍडमिशन घ्यायच
घेतली गेली. फिरायचं प्लॅनिंग
झाली की दहा मिनिटं ठेवू काय?
हां सांगायचं नसतंय ते असं फोनवर ठेव. ठेव फोन. राहुल खतरनाक बोलला मला एकशे वीस रुपये देतील आता नाई?